हा हॅलो बोल काय करतेस काय करालाईस
काय नाय बसलीय जेवला
हा नाही तुम्ही
हो हो झालं माझ जेवण
हा काय ना आता काय बनवताय तिड
आवाज कट होतोय तुमचा
हॅल आला काय नाई आला
हा नॉर्मली थोडासा
हा हा ब अ नाशत्याला काय बनवता इडली डोसे
हा नॉर्मल हो इडली येते बनवता. पण आता काय तर त्याजी रेसिपी
हा मग प रेसिपी माहीत नाही काय?
माहिती आहे पण तुम्ही कसं बनवताय?
आम्ही इडलीमध्ये तांदूळ अ तांदूळ इ उडीद डाळ पोहे हे सगळं भिजून घेऊन वाटण ठेवून म एक दिवस ठेवायचा दुसऱ्या दिवशी अ हे करायचं.
हा पण इनो घालता की सोडा घालता? हॅलो
तर त्याचा दे मन्ना. हॅलो
तुमचा आवाज ना कट होतोय नानू
हा कट होत नाही नाही ते आता कॉल आलेला त्याच्यामुळ कॉल आलेला हा बोला की.
हा मग इनो घालताय की सोडा घालताय म्हणजे बरेच लोकं आता इनो वापरतात ना.
इनो घा हा इनो पण चालेल इनो पण घातल्यावर छान होतात इनो घातलं की जरासं. फुगतात वगैरे त्याच्यामुळे चांगली टेस्ट पण होते आणि फुगतात पण. इडली डोसा हे आणि परत अ हे ढोकळा ढोक ढोकळा करताना तुम्ही काय वापरताय अ हे बेस
बेसन पीठ आणि थोडस ताक आणि सोडा वापर
त्यात इनो त्यात इनो घालायचा इनो घाटला की ते छान फुगतात म्हणजे स्पंज सारखा हा ढोकळा होतोय. त्याच्यामुळे टेस्ट पण छान लागती परत खायला पण ते छान वाटते आणि त्याच्यावर फोडणी टाकून म्हणजे व्यवस्थित लागते जरा.
हो ना म्हणजे मी सोडाच वापरते म्हणून विचारलं.
हा हा सोडा नाही घालायचा आपण त्यात इनू घालायचं जर इनू घाटला क नाही मस्त त्याच्या स्पंजसारखा असा ढोकळा होतोय आणि ते कसं इडली डोसा वगैरे आणि हे ढोकळा वगैरे हे कसं शरीराला पण हेल् दी आहे ना ते ते शरीराला पण चांगला आहे, पौष्टिक आहे त्याच्यामुळे पोरांना पण आपण ते देऊ शकतोयस. डब्याला म्हणा किंवा घरा घरात असं खायला पण. पोरांना देऊ शकते ते आणि त्याच्यानंतर धपाट म्हणा सगळं पीठ ओ एक जीव करून त्यात सगळे पिठ घालायचे. डाळीचा, ज्वारीचा डाळीचं घालायचं, ज्वारीचा घालायचं, उडदाचं ते सगळं एक जीव एक एकत्र पीठ सगळं करून घ्यायचं त्यात कोथमीर, जिरं लसूण वगैरे हे अम्म एक जीव करून ते टाकाय चा आणि त्याच्याना आपण धपाटे बनवू शकतोय ते द दही धपाटे खाऊ शकतोय. ते पण पोरांना हेल्दी असते आणि शरीराला ते पण पौष्टिक असते. त्याच्या पण ते पण चांगलं लागत.
हो पण ते तळून केलेलं पण छान होत्यात ना.
हा तळून करण्या पेक्षा अ तेलकट करण्यापेक्षा आपण हा जर असं लाटून मुना आणि असं थापटून केलं तर ते पण तेलकट नाही लागता जरा असं चांगलं लागतय खायला पण ते पौष्टिक आहे, त्याच्यामुळे तेलकट नाही बनवता आपण ते पण करू शक तोय दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे.
हो नाश्त्यासाठी म्हणजे हे छान वाटतंय असं म्हणजे कोण जरी आलं तरी पटकन बनवून देता येतेय.
पटकन ते बनवून देता येतंय त्यांच्यामुळे आपण ते परत बटाटे वडा म्हणा आहे हे पण करू शकतो. हे पण काय म्हणजे सोपां आहे करण्यासाठी आणि पोरांना पण ते आवडतय. सॉस बरोबर आपण खाऊ शकतोय.
हा पण सकाळी म्हणजे सकाळी सकाळी आ पण ते खाणं म्हणजे जरा अनहेल्दीचं आहे ना शरीराला जरा हानी कारक त्यापेक्षा साउथ इंडियच्या रेसिपी कशा आपल्याला हेल्दी
हा ते हेल्दीपण आहेत, आणि परत पौष्टिक आहेत ते शरीरासाठी पौष्टिक आहेत. त्याच्यामुळ आपण हे खाऊ शकतोय जास्त करून इडली, डोसे, उत्तप्पा. आणि अ कमी प्रमाणात आपण हे चायनीज खाल्लं तर चालेल. आता करून ते कसं जे जेणेकरून शरीराला ते हानिकारकच आहे चायनीज जास्त ते कधीतरी आपण महिन्यातून एकदा दोनदा आपण खाऊ शकतोय.
हम् आणि त्याचे सॉस वगैरे पण वेगळेच असतात ना म्हणजे त्याच्यात ते वापरायचे पदार्थ ते वेगळेच असतात.
हा ते वेगळेच असतात, आणि काय काय नाष्ट्याला बनवताय?
मग आपलं नॉर्मलच पोहे, उपीट हे काय नॉर्मल रेग्युलर झालय. पण असं स्पेशल बनवायचं म्हटल्यावर हेचे इडली, डोसा.
हे इडली, डोसे हा हा हे आपण बनवू शकतो.
हम् आणि आता काय डोशांमध्ये पण भरपूर प्रकार आलेत.
अ काय ते?
डोस्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत ना मसाला डोसा, लोणी डोसा, वगैरे!
लोणी डोसा आहे, होय त्यात पण भरपूर प्र प्रकार आहेत. होय ते पण आणि आता पाणीपुरी म्हणा पण हे काय आणि हे पण खाऊ करू शकतोय हम्म सँडविज वगैरे हे पण करू शकतय हे पण मुलांसाठी हेल्दी आहे येत त्यात पण असं अ हे असतंय प्र घातलेलं. कच्च्या भाज्या वगैरे जे आपण घालतोय ना त्याच्यामुळे ते मुलांना पण चांगल आहे. कांदे म्हणा, टोमॅटो, काकडी, आपण त्यात घालतोय ते. ते पण मुलांसाठी हेल्दी आहे. अ सँडविच म्हणा!
हो हो!
हा आपण ते पण करू शकतोय.
सँडविच कसं म्हणजे टिफिनला पण देऊ शक तो आपण एकदम असं फास्ट होणारी रेसिपी आहे.
टिफिनला नाही देऊ शकत टिफिनला आपण बटा भाजी चपाती हेच नेहु शक तोय कारण की टिफिनला ते नाय ते नेलं तर ते नाही अलाउड शाळेत म्हणजे तसं हे कसं मुलांना घरी खाऊ शकत घरी खालाल खायला घालू शकतोय आपण पण असं बाहेर डब्याला हा ब्रेकफास्टला हा डब्याला देेऊ शकत नाही डब्याला कसं भाजी आणि हेच. अ चपाती भाजीच मुलांना देऊ शकतो आणि तेच मुलांना जेणेकरून पोट पण भरतय ना ते. घरात आपण हे बनवू शकतोय इडली, डोसे, उत्तप्पा परत हे हम्म सँडविच वगैरे, हे घरी खायला देऊ शकतोय.
हो, अजून अशा बऱ्याच म्हणजे मराठी पद्धतीच्या आहेत. पण आता जास्त करून लोक सगळं वेस्टन स्टाईलच बनवायला अस
वेस्टन स्टाईल होय बघतात आणि तेच तेच जास्त करून मोस्टली लोकांना तेच आवडतय. बाहेरच बी आता जास्त कोणी हे असं बनवतच नाही पोहे, उपीट आता काय नॉर्मल झालं ते कोण असं रेग्युलरच बनवतात जास्त करून. मॅगी हे पोर लोकांना जास्त हा ते लोकांना जास्त आवडीच झालंय पास्ता पण ते पास्ता, मॅगी, नूडल्स हे पण हे शरीराला चांगलं नाही कधीतरी आपण महिन्यात एकदा दोनदा आपण खाऊ शकतो पण दररोज दररोज ते खान शरीराला आणि खरंच आहे आणि ते कस शरीर त्याच्यामुळे बिघडतय ओ त्याच्यामुळे ते खाऊ नये. हेल् म्हणजे जास्त करून पौष्टिकच पदार्थ आपण खायला पाहिजेत आणि मुलांना पण ते द्यायला पाहिजे पोष्टीक-
होय आणि शाळेत पण कसं आता बंदच केलात ना असं काय अलाऊडच नाही म्हणून सांगितले. टिफिन ला डब्यामध्ये द्यायचच नाही.
हा होय टिफिनला ते नाही आपण देऊ शकत ते मुलांना शाळेत तेच देऊ शकतो की जेणेकरून मुलांसाठी पौष्टिक आहे. इडली डोसे उताापा हे आपण मुलांना डब्यात देऊ शकतोय पण जास्त करून भाजी चपाती- हे शाळेत मॅडम सांगतात की हेच घेऊन येत जा तुम्ही भाजी चपाती मुलांना आपण ते देऊू शकतो
हा आता भरपूर शाळेत असं झालंय की म्हणजे कॉलेजमध्ये शाळेमध्येच कि त्यांचं कॅन्टीन असत तेच रेपर करायला लावतात स्टुडंट्स
जेफर करायला लाग होय कँन्टीन असते पण कॅन्टीन मध्ये कसं फास्ट फूड जास्त असते अ नूडल्स म्हणा अ परत हे वडापाव हेच असत ते पण हे कसं हे नको हे नको खायला हे काय हेल्दी नाही आहे हे कधीतरी आपण खाण एक आठवड्यातन पंधरा दिवसातन चालतंय पण दररोज हे खाणं हे शरीराला चांगलं नसतय
हम्
तरी आपण खऊ शकतोय ना कँन्टीनमधल पण तस का वाईट नसतय पण अ घाई गडबडीत आपण ते खाऊ शकतोय
हम् आत्ताच्या काळात शरीराला जरा पौष्टिकच खाल्लेलं बरं आहे
पौष्टिकच खालेलं ब बर आहे हेल्थ ह्याच्यासाठी शरीरासाठी आत्ताच्या ह्याच्यात तर क नाही हे खरंय आताच्या मुलांना ते जास्त करून हेल्दी खाणं नको असतय जास्तून फा फास्ट फूड हा बाहेरच नूडल्स परत हे वडापाव हे सगळं चायनीजचं फूड जास्त मुलांना तेच पदार्थ आवडतात पण ते आपण टाळायचं जेणेकरून पोरांणा पौष्टिकच काय आहे तेच द्यायचं
बनवण्यासाठी पण त्याला जास्त हे लागतं ना सामान वगैरे वेगळं लागत तर जे आपण किचनमध्ये रेग्युलर युजसाठी ठेवतच नाही
हा किचन हा जास्त करून आपण ते ठेवतच नाही हे प उतापा म्हणा हे इड हेे कसं आपण करू शकतोय आणि झटपट हे होतय पण
हो आणि ते काय जरी पीठ राहिलं तरी पण ते दुसऱ्या दिवशी पण वापरता येतं
दुसऱ्या दिवशी आपण ते वापरता येते हा ते काय खराब होण्याचं नाहीय ते काय आपल्याला जास्त वेळ टिकतय पण ते.
अ आणि त्याच पिठाच एकदा इडली केलं तर आपे करू शकतो तो आपण डोसा आंबोळी अस सेपरेट करू शकतो
डोस आहे हा त्याच्यावर चार पाच प्रकारचे आपण आयटम बनवू शकतोय पदार्थ बनवू शकतोय हम्
हम.
इडली, डोसे, उतापा. आपण चार पाच प्रकारचे पदार्थ आपण त्याच्या प्रकारे बनवू शकतो त्याच्यामुळे ते जरा जास्त आवडतंय पण आणि करायला पण सोपे आहे.
हो तुम्हाला जास्त साऊथ इंडियन मध्ये इंटरेस्ट वाटतंय मला.
हा ते जास्त करून जास्त पोर ते आवड आवडीने खतात म्हणून त्याच्यामूळ ते इडली, डोसे, उत्ताप ते करतोय मी वे म्हणजे जास्त तेच मुलांना आवडतय ना आणि ते पौष्टिक आहे त्याच्यामूळ पोरांना ते ख घाल द त देते डब्यात पण देत नाही डब्या पाची चपाती वगैरे देते पण घरात नाश्ता ते बनवते. साऊथ इंडियन ते हे पण बनवते. पोहे उपीड पण असते पण जास्त करून हे.
आता ते कसं आधीपासून पोहे उपीटच खातालत त्यामुळे त्यांना काहीत नवीन खायचं असतं.
त्यामुळे नवीन खायच असते. बरं पडतय त्याच्यामुळे पोर आवडीने खाऊ शकतात इडली, डोसे, उतापा. हे खाऊ शकतात पोर आवडीने वेगळं काहीतरी म्हटलं तरी वेगळ आता काय इडली, डोसा, उतापा हेच वेगळं होतेस पोहे उपिडा पण रेग्युलर करतोय त्याच्यामुळे पोर आवडीनी पण ते खातात.
हम चालते मग अजून काय.